हॅलो हम्
अे हॅलो हॅलो हा
हा य ते की तुझ माझा येत
हा या लागलंय बरेच
ख
बळ कायरडत ये अडत
होय मोबाईल दे म्हणला लागले ती
बाळाला दूधू पाज.
आ चावायला लागलं बग.
हम्म काय मग जेवण झालं?
जेवण झालं की.
हम्म मग काय निवांत येस -
होय नाही निवांत
जेवण काय केले?
जेवण काय आप- तुलं रोजच की चपाती भाजी.
चपाती भाजी केली सो कश्याची भाजी.
गवारी हम्म काय?
शेंग नाय, घालून.
खेळणी गोळा कर, होय खेळणी.
हम्म हम्म मग काय बाळा कुठं बाहेर घेऊन गेलतीस का नाही, एका ठिकाणी कंटाळा असल की?
होय बाहेर खेळत जाऊन जरा होय.
होय हा, रडत नाही काय? खाते का नाही वरचं
खाते की सगळं.
होय.
भात, भाजी आमटी.
हा आणि वर-